हॅलो म सांगा झाला का जवण
हो हा आवाज न्हय येतोय काय बरोबर
नाही ना तुमचा बरोबर आवाज न्हय येऊन रायला
नाही ते मला पण तुमचा आवाज क्लिअर न्हय येत आय
ह वा झालं का जेवण
हो जेवण झालं आता झालं सर्व आवर सावर झालं हा
हा
त्याग म्हटलं आता आवर सावर झाला सगळ झाला
हाव काय?
झालीत काम.
आमच राहिलो
हो का उशिरा होते वाटते तुमचंआ
उशिरा जेवण करत असतो आणि
हो सांगा एखादां टॉपीक
कुठून बोलता तुम्ही
ते मी तुला साध्या कॉल मध्ये सांगे आता टॉपी करू
हम पाणी गिन चालू आहे का
नाही पाऊस आता सध्या बंद आहे काल होताय काल पूर्ण दिवसभर दुपारी पण होता सकाळी त वापरे बाहेर पण नाही निघू दिेलं
होव ना
अण दुपारी होता अन आज त अजिबात नही आहे म म्हणलं चांगलं कडक ऊन तपत आहे. हा नही हो. पाहिजे अजून काय झालं पावसाच
ते त आहे, आता पेरणे झाले, आता आता निंदनी येणार. तस या वर्षी नी काय पाऊस म्हटल थोडा कमीच सांगितलेला जास्त पाऊसच नहीये
आठ दहा दिवस झाले लगादार पाणी चालू आहे
हो एक सारखं चालू आहे ना, आता तर मो त्या सिटीत तर इतका पाऊस चालू आहे की खूपच त्यांचे त रस ते जाम झाले म्हटलं रोड दिस मुंबई ठिकाणी गडचिरोली ठिकाणी
हाव ना हं! पट्टे गिप्टे काय करू राहिले.
काही नाही आज सुट्टी आहे, आज सुट्टीचा दिवस आहे आज टीव्ही पाहतायेत
हा!
हूं आतापर्यंत होमवर्क केला त्यांनी होमवर्क झाल्यानंतर मग जेवण केलं, न आता टी व्ही बघत आहे.
हा घरी असले टी व्हीच पाहता.
हो आता कस अस वाटते, की थोडस पाहिजे त्यांना नुस्तं सारा दिवसभर काही घरी नसतात ते.
हाव ना!
टी वही झाला की मोबाईल
हो आजकालच्या मुलांना त मोबाईल त. खूपच पाहिजे लहान मुलं म्हटलं मोबाईल नसल्या तर जेवण करत नहीत अपॅक हं. जेवण करत नाही इतकं म्हटलं मोबाईल तिचा नाच झाला भारी हूं!
त्या सांगत
त्यांच्यावर खूप म्हणजे वाईट परिणाम पडतील त्या मोबाईल मुड मोबाईल देणं चांगलं नाही ये ना
हूं तुमचे किती कॉल झाले?
माझं ऐकत झाला कारण की याच्या अगोदर लागत. तोच नव्हते म्हटलं
नाही काय?
हा नही मी ट्रायल केले पण अजिबात लागत नव्हते, आता तुमचे कॉल झाल्यानंतर मग मी तुम्हाला करीन कॉल
हाव ना!
इचे झालेच काय पूर्ण?
नाही दोनच झाले आमची
हो का मी अ काल केलेत. ट्राय तर कॉल लागतच नव्हते अजिबातच नाही. तर म्हटलं काही प्रॉब्लेम मशीन, हो पाच कराव लागता
कोणी पाच करु राहील, कोणी दहा म्हणती
नही मग हे पाच झाल्यानंतर मता आणखी पाच मिळतात म्हणतात
हाव का. हम्म कोणी कोणत दा करून घेऊन राहिलं.
नाही असं ऐकलेलं आहे मी कि हे पाच मिळाल्यानंतर आणखी पाच मिळतात नंतर दहा. होता.
हाव ना. घ रिकाम्या टायमात पाहिजे.
हम.
कोणी कोणी जरी काम पण असते कोणाच नसते.
हो ते तर ह. आता कस घरचे बी काम असतात ना तर दुपारच्या वेळेस. वेळ मिळाला त करतातच कॉल. आता सकाळी म्हटलं संध्याकाळी म्हटलं तर होत नाही ना.
संध्याकाळी सेम पक् कराय लागत.
पणपाकरर्ण अ वाडनेनोदन. ते सर्व मग वर्ष वरस पन वरस चालतील वेळपर्यंत हम्.
आ का झा. ह हेच चाल काही नवीनच ना म्हटला. एखादी रेसिपी सांगा काही नवीन कुठं घडलेला आहे. हे सांगा प्रसंग.
काय चांगा नवी.
विचच पडतन.
हम्म. पंढरपूरली जात नाही का.
पंढरपूरला नाही गेलोच नाही आता मुलं लहान आहेत. हो नाही होत जा ना. ं मग मला थोड्या मोठे मोठे असल्या तर वेळ वाटत नाही.
हा हो ना.
पंढरपूरला तुम्ही गेलेला आ का.
नाही.
नाही का.
हम् हम्.
आमच्या गावातून पण दिंडी गेली म्हटलं
हा ना दिंड गेल्या ना पंढरपूरले
हो
हा.
आताला जायचं ज ते तस देवाचं केलंय काही. कमी नाही होत म्हटलं. हा ते तर आहेच ना मंग आता घरचं बी पाहा लागते ना ते कसं आहे. कि आता जायला काही हरकत नाही. पण बाकी ज मग सर्व कामं वाढतात ना. घरचे काम वाढतात ना सर्व
घरचे कामं रायत. हम्म
का.
ते झा ना.
आ.
म्हजे दातरा अध्या तच सीन सुटी येत. हा
क्रिकेट खेली
हो कायता आज तर घरीच रायच
होा पाचवी पाचवी दन हो ह
म ऐकत नाही तुही सांगित नाण त ऐकत नाही एवढं म्हटलं कडत खऊन होता म्हटलं उन्हाळ्या होताच म्हटलं घरात थांबत नव्हती म्हटलं मुलं
नाही ना
घराच्या बाहेर खेळायला
ह कोणत्या रावल्यात शाळेत हा ना मलं कोणत्या गावल्यात
बावाचच आहे ना
हाव का
हम्
हम् सांगा म
आता प्रस झालं मुलांना बाहेर बी जास्त म्हणजे अम रिक्षी काम आहे ना बाहेर गावी पाठवण करण आता किती म्हटलं लोक खराब निघाले मुलांना जर कधी कधी काय होईल काही सांग अ येत नाही ना
ह
काय ना मला ना गावातच त्याला मी म्हटलं काही कडायला पुरत नाही अ हे ना सांगते गावा तर पण शाडा
हा यंदा उनलाय तपलं ना लग्नागिग्न गेल ना कायंद
् गेली होती माझ्याशी ज्या मुलगा माशीचा मुलगा आहे ना तिच्या मुलीच लग्न होतं
हाव काय
हो ते तर आताच गेलो होतो म्हणजे आता ह्या दोन तारख लंच लग्न होतं जुलै महिन्याची
हा
लगनाला गेला तर प्रगिती चांगली वाटते सर्व रिश्तेदार भेटतात तस त समजा पण एखाद्यालाच भेटतो पण ते लग्नात म्हटलं म्हणजे सर्वच रिसी करायला भेटतो
हा ना ह
लग्न तर म्ह आता काय झालं तर लग्नने इतक फॅशन बनवून ठेवली दोन आणि अडीच आणि तीन बस याच वेळेवर लग्न लागत म्हटलं, लोक म्हणजे सकाळ पासून घरून निघतात जसं लग्नाच्या वेळेवर पोहचलं पाहिजे. म्हणून, तर आम्ही गेलो तर ना बापरे इतका उशीर झाला होता लग्नाला कि खूपच. भोकण भूक
कोणतं कोणतं लग्न लय उशिरा लागतेय.
भूक लागली म्हटलं तरी पण लग्न काही लागलं नाही लवकर.
हो ना आता लवकर लागतच नाही कोणतेच. उशिराच लागतात. सांगा मग
तुमचे झाले की नाही म्हंटल?
आ
ते
हॅलो! ठेवतो मग, हा ठेवतो
बर मग मी कॉल करते तुम्हाला आ
हा हा, थोड्या वेळानी